हॅलो होय होय येतोय की
हा बोला
हां बरं आता म तुझ अभ्यास च टायमिंग कस हाय अस रुटीन
रुटीन व्हय
हां
मी सा अं सा ला उठते अ म आपलंसं आपलं आवरायचं मग घरातली कामे करायची जरा काय आभ्यास ऱ्हायला असला तर करायचा स्टडी तेज्या नंतर साडेनऊ धाला ल पडतो कॉलेज ला जाय तेज्या नंतर साडे धा उसतय तन कॉलेज म आमचं कॉलेज लांब हाय ना हितू आमच्या गावातून चार किलोमीटर आंतर चालायचं चार किलो आंतर यायचं
व्हय
हो
अ चालत जाताय आणि बस
आ नाय आडवळणी कॉलेज हाय ते तेज्या मूळ चालतच जाया लागत
म फ्रेंड्स कोण असत्यात का त्यासोबत
हो फ्रेंड्स त ना
हां हां मग
क ज म अत त्या झा ली
आवाज कट व्हायलाय ग
हेलो
हां हां बोल बोल बोल आला हां येतय आता आय
पे कर नाही ना पुढे पडणे ना पायव पाय फ़ेक
होय हा हा
तेम
आता आहे का बरं मग
त्यामुळे आज हो आहे ना एक कॉलेज ला
होय
होम
हा हा
आता बघू जायचं म्हण तरी म्हणलं काम तरी सर्वे आहे
हो चालत
घरी बसल्या बसल्या तेवढं तरी
तेवढी होते टाइमपास पण होते
हो पण जास्त पण चालत नाही ना खून डोळ्या करेना
होय होय
ह ते पण प्रॉब्लेम आहे
हो
एक कराय गेलं की एक होतं
हम्म
तुम्ही काय करता माने
का नाही
वांत म्हणी मग शिवण क्लास हे काय शिकला नाही का
अ शेवण क्लास नाही आता बघ्या
भरपूर स्कोप आहे शिवन क्लास मध्ये
तासभयश होतात ना आ
शाासूबाई ब्लावज श तर तणची
होय ब्लाऊज शिवतात साडे पिकअपवालच असतात
अरे भर आहे क नाही
हा त्यांचा झाला ना शवंतवास
हो हो तुम्ही शिका ना
हो आता बघ्या लहान आहे ना परवा अजून
हा हा
हा बघायच शिवण क्लास जरा घरात पण मेस्टर एकटेच काम करतात ना मज ल लोड होते च
हा हा
तर रुटीन वागूस तर
काय म्हणता मिस्टर काय करता म्हणलं अस तुम्ही
चांदी काम आपलं पैंजण जोडवी
तयार कर तुमची हे आहे का.
नाही कंपनी तिने कामाला आहेत.
हा स्वतःची नाही काय.
बा. म्हणजे त्याच घरात कसं मग ते भरणी हातावर ते भरणी त्या भरायच असते. ह.
हा हा मग तुम्ही मदत करता.
अ माहित नाही तिकडं. बाहे बाहेर देत नाहीत त्यांच्या तिथं मशन आहेत ना मोठ्या मोठ्या. ते मशले वपल्या तयार.
हम हा.
हा त्या तसली डिझाईन प तयार होते.
हा हा.
तर हा कसं. उर उपरे रह सगळ ते चांदी.
होर.
हा.
ह ते.
ते एक्यागाई पण वाढल्या आणि एकट्याच्या घर जवा. खर कसं चालायचं ना.
होय बरोबर आहेऐक.
मण मग घरात घरातवढ रुमाल पॅकिंग ला आणतोय.
हा हा.
थोात सासूबाईंं थोडं असते.
हा हा.
हे ज पडतात.
हम्म हम्म.
ह.
पण घर बसल्या पण ब्लाउजांच भारता भरपूर. ब्लाउजेसनी साध्या ब्लाउजेसनी एकशे वीस एकशे चाळीस केले.
हो आमच्यात साध साध सत्तर रुपये घेतात.
हा.
म करून एकशे वीस रुपये.
आणि अस्तर लावलेलं.
दीडश. शे रुपये म्हणजे त्यांचं अस तर असलं तर दीडशे.
आप द असस्त असस्तला क कती.
अ आमचं असलं तर एकशे वीस रुपये घेतात नाहीत तर मग त्यांचं असलं तर दीडशे रुपये.
होा हो.
ह. जर डिझाईनचं ते जिवायच असलं तर मग तीनशे साडेतीीनशे कसं ते डिझाईन वर. पंड असते ना हो.
ब्लाउज ची काशी लाय आहे तिथं.
ह ती एवढी नाही माहित ना कथ.
हो हो.
हा शक्यतो जास्त आमच्या सासूई प्रिन्सेस शिवत नाही. जास्त कटोरीचा हा.
आत्ताच्या पोरीत प्रिन्सेस ब्लाउजेस घालालात कारण.
गोव्या तर ट्रेंडिंगला आहे हा.
अ छाती वगैरे असते ना त्यामुळे फ्रेंडस अ हिला ना कटोरी ब्लाउज न दिसती या भरपूर तसे प्रिन्सिल ब्लाउज न दिसत
हो हो
बाऊ एक टक्स कायतरी असतना ते एक टसक
हा एक टकस असते हा
ते ज ते पण घालतात आत्ताच्यापोरी
होय
आता ट्रेंड आलाय आता साध्या आपल्या त्या साध्या बी न असतं त्या ब्लाउजाला पोरी पिन्सल ब्लाउज वाला म्हणजे नवी व आता भावाच माझ्या आते भावाच लव्ह मॅरेज आणते तिला म्हणत तो कटोरी शिवू साध्या ब्लाउजाच नाही प्रिन्सेस पाहिजे जे म्हणते आता काय करायचं म्हणलं प्रिन आमच्या इकडं प्रिन्सेस ब्लाऊज शिवायला फक्त दोनशे रुपये दे इस नॉट लावून आडीशे रुपये आणि गळा केला तर तीनशे रुपये
हा हा भरपूर आहे शिला आहे तिकडे पण
होय
हम्म हा बाकी आजून
बुडु मग काय आणि
काय आणल
हॅलो
आवाजी येईना काय?
होय
हा हा एक एक मिनटं माजर आला का काय?
काय झालं
मांजर आहे का काय?
माजर आमचं मांजर आहे कि
सारखं ओरडत चला वाजलाय ना
भाऊ ओरडालाय
हा हा
मां मांजारय पण ते मुद्दा आपणच करतोय तो आत्ताला आहे दहावीला आहे ना
ह मला वाटलं मांजर पाळल हम्म
मांजार नाही मोठा आहे आमच्यात आगाव मांजार
हा हा मग तुमच गायरी गायऱ्या ते आहेत ना
गाय आहेत तर गाय आहे आमचे पप्पा व्यापार गायचे
होय हा
गाय आहेत गाय गाय वापरतो म्हशी नाही
होय
होय
हम्म ह
ते जनंतरी तेच व्यापार करत ज शक्यतो श शेती भरपूर आहे पण शेती पण करतो पण व्यापार जास्त चालतो आमचा
होय हा हा
ह
मग काय नाही टेन्शन नाही
दूध उता्हायचं का टेनशन नाही
होय दत पण भरपूर मांारलं या
हो बासष्ट रुपये एक क कला आहे ना ह ह गेटर.
हम.
हा हा.
छत्तीस रुपये अर्धा लिटर काय तर हाय.
होय, आम्ही कधी विकतचं खाल्लंच नाही.
हा हा, आमच्यात विपतच असतया.
त्यातच?
होय, म्हणजे सासर्‍यांची बेकरी आहे ना. स्टँड वर. एक पिशवी घरातच घेतात.
ह ह, चांगलं असतं का विकतचं दूध?
वय असते कि चांगला असते. हम्.
अं.
ह. बेकरी शास्त्री चालवतात काय?
होय, सासरे चालवतात.
तरुण आहेता ते सासू-सासरे.
अं नाही म्हणजे झालंय आता सवय. घरात बसून काय करायचं?
हा हा, मला आता तरुण आहेत म्हणलेच असं तर एवढी आता जशी कम कंबार हे होते ना त्यामुळं.
होय, होय होय. हम्.